हा.
हो काल एकवीस मिनट झालते ओ.
तूमालाच माहिती तुम्हीच कट केला, मी बोलत होती येड्यावाणी इथं.
झाले होते ना ग झालते म्हणे इथ, तनुजा पण आहे इथं.
किती मिनटं?
पाच मिनिटं.
का बरं?
पाच मिनिटं बोलायचं. किती बोलायचं मग?
हां चालतात. पाच मिनिटं.
बाई काय खरं सांगा ओ माय.
अहो आव ना पाच मिनिटं चालतं ना.
होव का. हम्म स्वयंपाकाला लागले का? आं?
खोटं सांगून मला काय भेटणार आहे.
स्वयंपाकाला लागले का?
पडेली घेतले शेंगा फोडायला हातात.
होव का? काय डाळ भरडली.
नाही का.
हां.
कुठं भरडली?
याची हरभऱ्याची हरभऱ्याची.
आ तीथ तू बोली म्हणली का ते येवसात निघल ते कुचकन.
ह.
दोन तीन किलो होते ना? दर चार घरत. अ तांडव ते भरडले.
हाव का.
हम्म.
हम्म.
आणि ती आलती का चंदाबाई?
आं?
चंदाबाई आलती?
हां.
हम्मं
पाठूंण द्या उचक्यां लागत्यांन त्यां लंय भारी. बोलां नां? नाहीं तरं मगं मी ठेवते मगं जां तिकडं. हॅलो?